काय नाही बसलोय बाहेर गेलेलो जरा.
हम्म
तुझं काय चाललंय?
माझं काय नाही चालय आता बाहेर जाऊन आलतो
हा
आता बसलो लावायचं म्हणलो तुला फोन.
बोल की हाय घराकडचं हाय.
हो घराकड हाईस काय?
ह्ं
कॉलेज कधी चालू हाय तुमचं?
कॉलेज ऍकच्यूअली चालू झालंय मी गेलेलो नाही आजून.
गेलेलं नाहीस.
व्हय
का?
घरात जरा कामाचे आणि खर ते दातांची पण ट्रीटमेंट होती रूट कॅनल करायचं होतं. ते चालू होत म्हणून थांबलेलो.
हा स्वयं काल का परवा म्हणलेला ते दवाखान्यात गेलतो म्हणून.
हां व्हय त्यासाठी झालं ते सोड. परत यायच आता सोमवारी गेलो की परत आणि गुरुवारी संध्याकाळी या लागणार.
हम्म
हं अशी काम आहेत बघ सगळी काय बोलायचं.
हम्म तर तुझं हे फारमस आहे ना कोणतं बी काय?
हा बी आहे.
त्यात काय करायचं असत.
अहं
त्यात असं काय करतात?
काय असतं म्हणजे बघ आपल्याला मेडिसिन बनवायला शिकवतात.
मेडिसिन असत कोणतं?
ना आता सगळ्या टाईपच्या सगळ्या टाईपच्या औषधे असतात.
हां
ती बनवायला शिकवतात. थोडक्यात ती ती शिकवत्यात आणि आपल्या बॉडीवर इफेक्ट कसा होते ते कस आपल्या बॉडी रिऍक्ट करते त्यान ते काय झालेलं असल आपल्याला ते कसं बर होते ते पण शिकव सांगतात.
ते टेस्ट करत्यात काय
टेस्ट वगैरे नसते आमच प्रॅक्टिकल असते बनवायचं नुसतं ते टेस्ट वगैरे काय करायच नसते मला अजून तरी
फक्त बनवायचं आता आणि समज असं नवीन कोणता रोग आला तर त्याचे व्हॅक्सिन वगैरेऽऽ
अ तेी काय आता कॉलेजमध्येध्ये नाई ना,, नंतर पुढच्या वेळी
आपलं हे ग्रॅज्युएशन
ग्रॅज्युएशन झालं कंपनीत जर जॉबला लागलो तर
हम्म
तर त्यावेळी बनवाला वगैरे
जसं बेसिक वगैरे सांगतात.
हा,, आत्ता कॉलेजला तरी बेसिकच असते,, थोडे म्हणजे फर्स्ट इयर ला आहे ना,, आ. त्यांन नंतर पुढं असतय सगळं व्यवस्थित पूर्णच. लास्ट इयर ला प्रोजेक्टच असतोय,, काहीतरी बनवून दाखवायचं आपण. सगळे रॉ मटेरियल असतील. ते सगळे एकत्र करून नवीन एक पदार्थऽऽ तायच आता अश आता बट,, हा एवढे ते सोपमिळतात का आपल्याला बाजारात ह त्यातला, तो आपण कुठला पण बनवला तरी चालतोय. आपण बनवायचा खरं पहिल्यापासन सगळं. ती अनग सय्या म समज
म्हणजे आपण रॉ प्रोडक्ट आणून तयार करायच.
आणि ते जे बॅचेस बनवायचे
हम
पहिल्यापासन सगळं व्यवस्थित पूर्ण सगळं बनवायचं.
हा
म्हणजे आता समज तू कोरफडीचा फेसवॉश कराय लागलायस.
हा
मगं ऽआमच्याकडं गार्डन आय,, बोटॅनिकल गार्डन म्हणतात त्याला. जे औषधांचं, औषधांची बाग
हा
तिथं जाऊन ते कोरपड घेऊन यायचं. आणि ते पूर्ण तयार करायला काय काय लागणार मटेरियल असल ते सगळं घेऊन यायचं,, आणि मग बनवायचं.
त्याचा असं रिपोर्ट वगैरे द्यायचा असेल.
हा द्या चार की नंतर, सगळं झाले की नाही, प्रोडक्ट बनवला. आपण,, ते काय बनवे पर्यंत शिक्षक गाईड करतात. जरा अस झालं की, हे बघा हे असं झालेय, हे बरोबर आय काय, असं आहे काय, म ते सांगतात काय चुकलं, काय बरोबर, आणि काय कराय लागणार य आणि काय मिक्स करायला लागणारय,, ते सगळ सांगत्यात, म फायनल प्रोडक्ट झाला. कि' नंतर मगऽऽ ते ज प्रेझेंटेशन असतय,, तुम्ही काय, काय केला. काय, काय घातला. काय, काय वापरलं.
किती, किती प्रमाणात घातलाय ते सगळं लिहून दाखवायचं त्यांना आणि परेत सांगायचे
हा शिवाय अ घेतात,, लास्ट इयर ला असतय खरं ते. आणि त्याचे मार्क असतात खर,, हम्म, शेवटच्या सेमिस्टरला एकदम.
हम्म हम्, तेना अस टोप पीक देतात का आपणच ठरवायच
नाय आपण ठरवायचं.
आपण ठरवायचं त्यांना विचारायचं. हे, हे करणार आहे म्हणून.
हा.
ती गायडन्स देत
हा
हम् हम्
मेडिसिन वगैरे कसे बनवतात ते गोळ्या
हा बा आपल्याला जो इनग्रीडियंट पाहिजे आता समज तुझ डोकेदुखी वरची बनवायचे. मग काय वापरतात त्यासाठी पॅरासेिटामॉल असते.
हा पॅरासिटमोल डोकदुखी आणि अंगदुखी वर वापरतात ना ती
अ मग कसं असत एक मास्टर फॉर्म्युला असतो जो कि बॅच बनवतात म्हणजे त्या हजार गोळ्या बनवायला कि शंभर गोळ्या बनवायला घेणे किती पॅरासिटमॉल लागते ते बॅच असते पूर्ण मग त्यास त्याची माहिती दिलेली असत्या. मग त्याच्यावरन आपण एक गोळी बनवायला किती पॅरासिटामॅल लागणार ते काढायचं.
जी पॅरासिटेमॉल हे इन्ग्रीडियंट आहे एक
हा मेन इन्गेडियंट ऍक्टिव्ह इ्ग्रेडियंट म्हणतात त्याला
हा
म्हणजे पॅराासिटमॉोल
त्यात बाकीच मिक्स करतात काय?
हा आ ते अ एसी पी एंट म्हणतात त्याला म्हणजे बाकीची जी वरची पावडर असत्या
हा
ते नुसता जो आपण इन्ग्रेडियंट आहे तो देऊन चालत नाही.
हा
कारण ती आपल्याला जी गोळी कडू लागते माहितेय.
हा
जो तो इन्ग्रेडियंट असतोय त्यामुळे ती गोळी आपल्याला कडू लागत्या. आणि बाकीचे हा जास्त कडू लागणार कडू लागती. आपण बघा नुसती गोळी खायची म्हणली तर केवडी कडू लागत्या.
होय वास पण वेगळा येतोय.
हा मग ते तस व्हायला नको म्हणून तेलावरती अजून काहीतरी मिक्स करतो एक सिपेंड तो खाल्ला तरी चालत त्याचा काय आपल्याला बॉडी इफेक्ट होत नाही काय नाही काय नाही.
हा हा
फक्त जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो तेवढा आपल्याला इफेक्ट देतोय. म्हणजे जे काय होत असेल त्याच्यावरती असं आहे.
प्रत्येकाच्यावरच्या असं वेगवेगळे्या मेन इनग्रेडियंट्स असतात काय?
हा प्रत्येकाच्यावरती वेगळे असतात प्रत्येक दुखेवर ते म्हणजे भरपूर आहेत इन्ग्रेडियंट कशा कशातन काढतील कशातनं नाही काय कळत नाही.
हा
असं आ कशातनं पण काय पण काढतात आता बघ आपली कोरोनाची व्हॅक्सिन कशातनं बनवली. माहित आहे तुला?
नाही
अ मध्ये एक बनवलेली ती कोविशिल्ड आहे माहिती आहे काय?
हा कोविशिल्ड दुसरी काय तर होती ना
हा ती कशी बनवली होते पहिला घोडा असतोय की नाही घोड्याचा प्लाझ्मा म्हणे ते रक्तात एक घटक असते प्लाझ्मा म्हणजे. म्हणुन त्यापासून बनवलेली होती ती.
त्यापासून.
हा. घोड्याची कारण प्रतिकारशक्ती जास्त चांगली असत्या आपल्या माणसांपेक्षा. मग त्यामुळं घोडा त्या कोरोनावर मात करू शकत होता. मग म्हणून त्याचा प्लाझ्मा काढून आपल्या तर हे के इंजेक्ट केला म्हणजे प्लाझ्मा काढ ला आणि भरपूर प्रकार काहीतरी केले त्यात काहीतरी मिक्स वगैरे केलं. आणि मग नंतर आपल्याला दिलं खरं.
असं होत आणि दुसरं टाईप म्हणजे काय करतात.
अर्धा मेलेला व्हायरस असतोय की नाही आता समज कोरोना होता. म्हणजे तो अर्धा मारला अर्धा मारला म्हणजे काय केलं. तस पाण्यात घातला उकळला असा समज. तो अर्धा जीव गेला त्याचा मग तो घेतला आणि आपल्या अंगात मारला. मग कसं असते अर्धा असतो तो असतो की तो आपल्या बॉडीमध्ये येते. आणि त्यामु आपल्या बॉडी त्याच्यावरती रिएक्ट करत्या. कि दुसरं काहीतरी आलंय अंगात आपल्या आपल्या ह्याच्यात. त्यामुळं बॉडी त्याच्यावरती ते बरे करायसाठी प्रोसेस चालू करते त्यांना मारायसा टी मग ते अर्ध्या मिलनना मारलं ह. कि मग तो सगळा डाटा आपला होते तो सेव्ह डीएनए मध्ये होते.
कि असा काहीतरी व्हायरस आलेला आपल्या बॉडीत हि आपण त्याला ह्या प द्धतीन मारलेलं.
जे पूर्ण बॅक्टेरिया असते त्याला पण हे करते काय मग ते?
हा मग ते डाटा सेव राहिला के नाही हा. मग पुढच्या वेळी जर परत व्हायरस आला आपल्या बॉडीत तर मग त्याला मारायचं कसं. तो डाटा मग परत तसच त्या पद्धतीने परत त्याला मारते आणि आपल्याला तो होत नाही आजार वगैरे असं.
हा.
आता बघ द रोज आपण एवढं भर फिरतोय धूळ वगैरे जातच असत थोडी का होईलना आणि आपण असं नुसतं श्वास घेतोय तोंडाने पण श्वास घे तोय. मग बॅक्टेरिया वगैरे तोंडात पण जात असतील भरपूर बॅक्टेरिया असतात. मग त्यांना रोज त्याच्यापासून आपल्याला काय होऊ नये म्हणून रोज आपली बॉडी त्यांना मारत असते.
हा.
त्याचा डाटा तो सेव्ह राहिलेला असतोय. त्यावेळी पुढच्या वेळी बॉडीला कळते काहीतरी वेगळे आलात की आपण त्याला मार यचं असे एवढं साध सगळं साहेबक सगळं हम आणि का अजून
आणि काय नाही विचारायच अजुून कंय जरा नाही अजून जेवायच तू होय
अन ऎंटिलेजेबल
हम्म आता एक कॉल आहे कॉल यालाय बाकीच तुला नंतर विचार ती हा
ह हा ठेवतील